हॅलो
हॅलो हो आवाज येतोय ताई? बोला ना बोला ना नमस्कार. बोला ना कुठल्या विषयावर बोलणार ताई आज आपण?
अं तु तुम्हाला आमच्या खानदेशकडचं जेवण वगैरे त्याविषयी सांगू का?
हो सांगा ना ताई मला आवडेल.
हा आमच्याकडं ना कडी आणि खिचडीच खूप क्रेज असतं. आणि हा आणि डाळ आणि बट्टी वरणबट्टी
हा दाळबट्टी हो हो हो.
हो ते खूप म्हणजे खूप खात तात आमच्या इकडं अ पूरणाची पोळी पूरणाचा स्वयंपाक पण खूप छान बनतो आम
पूरणाची पोळी म्हणजे मी असं ऐकलं की खानदेशचे मांडे मांडेच असतात ना?
हो ते इकडं मांडे म्हणतात आणि अं हा मांडेच असतात एका प्रकारचे ते अस अं गहू असतात ना म्हणजे गहू पासून बनवतात मैद्याचे नसतात ते.
ओके मला सांगाल का ताई मांडे कसे बनवतात म्हणजे मी फार ऐकलंय. कशी असतात पण मग.
हा मी हो मी सांगते आधी तरी ना गहू असतात ओलं हुन घेतात म्हणजे त्यांना नॉर्मल असं धुऊन टा कतात त्यांना अं सुती कपड्यावरती पसरवून त्यांना अस प्रॉपर सुकवून घेत तात त्यानंतर मग दळणासाठी ठी जातात आणि तिकडून दळून आणलं कि मग ते पीठ असत ना गाळणी न गाळतात. अ आपली साडी असते ना ती साडी असं कढाई वगैरेला बांधतात. आणि त्याच्याने मग ते पीठ गाळतात ते पीठ गाळल्यानंतर अं ते मैदा असतो ना मैद्यासारखं असं पीठ निघतं म्हणजे बारीक. क असतं ते आणि म त्याच्याने ना पोळी पण अशी नरम होते मग जे आधी तर ते. पुरण वगैरे एका साईड ला बनवून ठेवतात ते हरभऱ्याची डाळ असते. तिला असं गाळ शिजवायचं ती गार झाली की मग तिला चुराय. त त्याच्यात गुळ वगैरे टाकायचा आणि अस ते पुरण. अ रेडी झालं की पण हा ते पुरम ना. पुरण गरम नसावं जेव्हा आपण ती पोळी बनवतो तेव्हा. नाहीतर ते हा. ते पोळी अशी प्रॉपर नाही बनत ते प्रॉपर असं गार झालेलं पाहिजे. मग त्याच्यानंतर मग हा मग ते हा ते पीठ अस. त ना मग ते गाळलेलं पीठ त्याचे कणिक मळतात. ती कणिक मळताना त्याच्यात थोडस मीठ टाकतात थोडी साखर. आणि थोडं तेल टाकतात आणि ती अशी एकदम नरम तेलात भिजावी लागते. मग ती कणिक मळून झाल्यानंतर तिला अर्धा पाऊन तास नाही का असं रेस्ट करत ठेवतात. म्हणजे जेणेकरून ते असं पीठ पूर्ण असं मुरलं जातं. हा फुलून जातं मुरलं जातं मग त्याच्यानंतर तेचे छोटे छोटे असे. लोळे बनवतात त्यांना असं नाही का असं लांब लांब ताणतात. म्हणजे ते पूर्ण असं नरम झालंय का असं वाहतूक वगै वातड वगैरे. हा वातडं वगैरे नसावं हे बघण्यासाठी. त्यास प्रॉपर झालं किंवा त्याचे ना असे प्रॉपर असे लोळे भरतात म्हणजे ते म मधून ना. पोकळ नसावे असे भरीव असावे मग ते अजून परत ते. थोड्या वेळ असा ओला रुमाल करून त्याच्यावर झाकून देता. थोड्यावर तसचा तस ठेवतात मग ते चुली वर. वगैे चूल वगैरे पेटल्यावर खापर ठेवतात खापरीला तेल लावतात. खापर गरम झाले की मग लाटायला घेतात आणि लाटताना पण. त्याचे नाही का दोन अशा छोट्या छोट्या पोळ्या लाटतात त्या पोळ्या लाटून झाल्या कि मग. आपल्या याच्यानुसार त्याच्यात पुरण भरायचं. पुरण भरलं आपल्याला जेवढ भर हो आपल्याला जे. जवढ भरायचं तेवढं मग ते दोघी पोळ्या अ पोळींमध्ये पुरण भर भरल की वरची पोळी चिटकवली की मग ते एकदम. हलक्या हलक्या हातानी आधी पोळपाटवर ति ते लाटून घेत. हा आणि मग ती हातावर घेत. त हातावर घेतात आणि मग ते अशी गरघर गरघर फिरवतात ती पूर्ण अशी प्रॉपर गोल आणि मोठी होते
पण मग तुटत नाही का इथे तुम्ही जेव्हाते हातावर फिरवतात मग त्यांचा आकार तेव्हाच वाढत असेल ना तुम्ही हात
हो ते हातावर फिरवतात ना तेव्हाच ती वाढते मग मग असं मग ती प्रॉपर गोल होते आणि त्याच्यासाठी ना खूप प्रॅक्टिस लागते खर तर मला पण जमत नाही पण मी ते माझ्या आजी वगैरे बनवताना त्यांना पाहिलंय मग खूप अप्रत. खायला वगैरे पण छान लागत
माझी तर इच्छा आहे शिकायचं आणि मग ते शेकतात कसं ते आपण जसं पूरणाची पोळी शक
हो मग ती अशी हा मग ती आहे ना दोघच साइडने शेकतात आधी टाकली की थोडीशी ती खालून तिला वा वगैरे लागली की मग ती परत पलटता म्हणजे एक लेडी स्पेशल त्याच्यासाठी बसलेली असते शेकण्यासाठी मग ते दो हा दोघे साईडने तिला अशी भाजली की प्रॉपर मग त खापरवरतीच तिची घडी करतात आणि मग तिला आपल्या टोपलीमध्ये ठेवतात.
आणि ते कशावर बनतात ताई म्हणजे प्रॉपर चुलच लागत अस
हो चूलच लागत. आता हल्ली तर ना ते अ स्टीलच्या खापरी पण येतात. म्हणजे गॅसवर बनवता येईल हो म्हणजे गॅस वर बनवता टाईल अशी स्टील ची खापर पण भेटत्या आता आता कस सीटी वैगरे मध्ये चूल वगैरे अव्हेलेबल नसल. तर मग लोक ते तसं पण बनवू शकता असं ते क् अस स्टीलची असते ती. तिला गॅसवर ठेवायच आणि मी ते अजून काही खाल्ली नाहीये पण मग बनवतात. पण मला तरी वाट त की एवढी तर काही खास बनत नसेल आपली चुलीवरची तर चुलीवरची असते.
ची वर चुलीवरची ती चुलीवरती असते ना? आणि मोस्टीली जी हातान बन तेच की. म्हणजे ते बघायचंय मला मी म्हणजे आमच्या भागात तर सहसा नाही आहे ते. अजून बघितली नाहीे म्हणजे खूप लहानपणी बघितलेलं आहे ते आणि तुम ती ही जी ट्रीक सांगितली ना? गहू ओलवून घेतात. ते मला जास्त वाटयच को हो आपल्या जे गव्हाचं पीठ आहे किंवा ते आहे ना? त्याने ते बनत असेल ह.
तसच बनत नाही मग ते तशी प्रॉपर. ती त्याच्यासाठी तसच पीठ लागत. मग ती पोळी पण अशी मस्त नरम होते. मऊ होते.
हा हा हा. अत मग मग तुम्ही आता तुमच्या घरात पुरण - पोळी बनवतात ती अशीच म्हणजे ज्या गव्हाची प्रोसेस ची सेम असते की? जी आजकाल करतात पोळ्यांसाठी तसे असते.
नाही नाही ते तीच सेम आता म्हणजे घरी जर मला अ ताव्यावरची बनवायची तर मी आपलं साधंच पीठ वापरते. पण जर खापरेवरची जर बनवायची राहिली ना तर आईन ते अ ते तसच करतात. ते गहू वगैरे दळून आणतात आणि मग त्याचीच बनवतात ते. मग ते खूप छान बनते आणि त्याच्यानंतर आमच्या इकड ना सार बनतो. रशी पण म्हणतात त्याला. म्हणजे आमटी. आमटी असते ना? मग ती जे आपण पुरण असत ना? पुरणच जे पाणी अ आप पण ती डाळ पूरणाची गाळणीत टाकली असते नंतर ते खाली पाणी जमा होत ना ते पाणी त्या आमटीसाठी यूज करतात. आणि त्याच्यामधून थोडीशी डाळ घ्यायची तिला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आणि मग आपलं अ कांदे आणि खोबरं आणि लसूण हे थोडस याच्यावर ते भाजून घ्यायचं काळं होतं तोपर्यंत. मग त्याचा त्याला नाही का मिक्सरच्या भांड्यात टाकायचं म आपलं गरम मसाला, हळद तिकट अ जिरं वगैरे हे असं टाकायचं. थोड कोत थंबीर घालायच. आणि त्याचा काळा मसाला हा काळा मसा त्याला बनवायचा. आणि मग ति पुड णी देताना कढईमध्ये तेल टाकायचं जिरं टाकायचं ते तडतडलं की तो काळा मसाला अस तो ना? तो टाकायचा त्यात म तो थोडासा भाजला गेला की मग ते डाळचं पाणी आणि ते डाळ वाटलेली असते ते टाकायचं. अप्रतिम लागते ते आमटी.
आमच्याकडे ना ताई तुम्ही जी ही आमटी सांगतात ना? म्हणजे आमच्या सासूबाई आहेत ना? आपण जे पुरण हे करतो ना ते गोड असते बघा साखर मिक्स केल्यावर ते भांडा वगैरे असत ना? म्हणजे ती कढईत आपण गोड बनवतो मग ते आपण कसी कधी वेस्ट जाऊन देतो ना? म आमच्या सासू काही काही करतात, आपण जे पुरणाचे जे मोस्टली तर पुरणाचे करत नाहि. चाळणी असते ना तिच्यात करतात. मग आपण कसं की हे डायरेक्ट घासायला टाकून देतोय ना. आमच्या मम्मीजी म्हणतात, ते नाहि करायचं ते एकदम व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं. आणि आपण आमटी बनवतो ना, तेव्हा हे पण त्यात टाकायचं, हा पण पण असते ना, त्याची, त्याची चव खूप छान लागते. असं, आता मी माझं लग्न झाल्यापासून बघतोयना, आमच्या संस्कृती ते पण कशाला वाया जाऊन द्यायचं, ते किती सारं असतं, म्हणजे ते बरंच निघतना. मग ते व्यवस्थित ती चाळणी व्यवस्थित धुतली, आणि ते भांड, कुकर वगैरे पण नीट धुवायचं. आणि ते आपण जे आमटी करतो ना त्यात टाकून द्यायचं. टेस्ट मध्ये खरंच फरक पडतो, खरंच फरक पडतो. मलाच वाटलं कायही करतात ना, एवढा बारकाई पना का करतात जाऊ द्याना वेस्ट गेलं तर काय होतं.
हे आमच्याकडें पण ते म्हातारे लोक असतात ना, ते पण म्हणजे सगळं प्रॉपर, व्यवस्थित हे करतात.
ऑब्व्हियसली. हो हो पण तेव्हा म्हणजे मला आता खरं समजतं की हो अरे आपण ज्या ह्या सांगतात ना, म्हणजे काही काही गोष्टी सांगतात असतात ना त्यांच्या खूप छान असतात. म्हणजे आपण आता मी पण तशीच करते ना. मग जय म्हणतो, ई अ कधी कधी ते होतं की जो जस करतो, ते तसंच करायचं ना. पण मग नाही होत आपल्याकडून. आमच्या मम्मीजींची छोटीशी पुरण पोळी, खुशीची घेतात. त्या वाटीसारखं प्लेट घेतात. आणि त्याच्यात म्हणजे खूप असं पुरण भरतात. आमच्या पप्पाजीना पूर्ण अस भरलेलं आवडतं. हो तुम्हाला माहितीय, अशी जाड पोळी असते बघा. चपटी पोळी काय म्हणतात खान्देश मध्ये. अ पीठ कमी आणि पुरण खूप जास्त, हा चपटी पोळी. चपटीच पोळी म्हणतात ना तशी. मग तशी आवडते. आमच्या मम्मीजी तशी बनवून देतात, खूप सुंदर लागते ती.
हम्म, हम्म. आमच्या इकड ना हे ताव्यावरची पण पोळी बनवतात. पूरणाची त्याला तेलोरी म्हणतात.
हो, हो, हो ते पाहिलंय ताई. ते ट्राय पण केले जमतात मला. ते इतके परफेक्ट नाही जमत पण जमतात मला. तेलातच पाण्यासारखं ते हा
हा, आता इकडं मी एकटीच असते. हम्म, आता पौर्णिमा आहेत आमच्या इकडे. वट वटसावित्रीला पुरनाच जेवण असतं. आणखीन इकड एकट असल्यामुळे, आता माझा तर तोच प्लॅन चालू आहे. की घर खर्च घरच्या घरी हा करून घ्यायच ताव्यावर.
ओके, ओके ताई चालेल. चला तुमच्या तुमच्याशी, बोलून छान वाटलं ताई. कट नका करू अजून वेळ आहे थोडासा. ज्या वेळेस आपण करूयात. मी पण ट्राय करेन तुम्ही जी म्हणजे सांगितली आहे ना ट्रिक ती
हा, हो नक्की.
नेक्स्ट आपला पुर्ण कॉल झाला, तर नक्की सांगेल मी तुम्हाला माझा अनुभव. चालेल, बाकी अजून.
काही नाही व्यवस्थित. हे आता करता येईल का आता किती मिनट झाले. हो चालेल चालेल.